हा येतो का आवाज?
हा, बोला.
पोळी देऊ, देऊ का पोळी? काही आणि काय काय हाणता मॅडम?
काही नाही बघा अ असंच म्हणलं फोन करावा.
हा. तुम्ही मी ना इथे हे आहे नाशिक जिल्ह्यातून बोलतीये. तुम्ही?
मी इथून मुंबईतून बोलतेय.
हा, हा, हा.
तर आता भरपूर गरमी असेल?
हो, हो भरपूर ऊन आहे.
इथे पण हे हो इथे पण खूप, खूप उष्णता
आता जवळ-जवळ चाळीस एक्केचाळीस
चाळीस एक्केचाळ हो आणि लहान बाळांना तर एवढा त्रास होतोय, मोठ्यांना सुद्धा तितकाच त्रास होतोय.
आहं काय त्याच्यात काय नवीन नवीन आजार निघाले.
आजार हो व्हायरस वेगैरे पण त्यातच उद्भवलेत आता उन्हात तरी किती लहान मुलांना तर एवढी काळजी घ्यावी लागते.
हा तेच ना, हा.
हम्म, तिथे नाशिकला तुमच्या इथे कस आहे म्हणजे असं बाहेर झाड वेगैरे असली तर जरा थोडीफार तरी हे असते सावली.
हा, हा, हा हो थोडस आहे. काल पासून आहे ना थोडंसं
हम्म, इथे अ मुंबईत सगळंच दमट वातावरण इथे वाऱ्याला कुठून जागाच नाही. सगळीकडे गरमीच आहे आणि फक्त ऊन आणि ऊन.
हो ना?
तिथे म्हणे पाऊस झाला की नाही
नाही, नाही, नाही मागे थोडस झालं होत वातावरण, पण काही नाही झाला.
हो-हो-हो-हो. आमच्याकडे पण नाही झालं नुसतं वारंच आलतं पण पाऊस वगैर काही नाही आता तर एकदम कडकच ऊन झालं आणि आता न्यूज ला पण सांगितलय की तीन चार दिवस कडक ऊन राहणारच ये.
हा हा नाही आमच्याकडे काल परवा होतो थोडस वारं पण आज नाइये आज परत ऊन पडलंय.
हो आणि मा तर लहान बाळ, असल्यामुळे मला तर एवढा त्रास होतोय ना. माझ्या मुलाला कसल सहंनच होत नाही गरमी.
हो ना किती, महिन्याच बाळ हे हं ब
ते त्याला भरपूर गरमेचा त्रास होतो हा अहो आणि लहान मुलांना कसं गरम पाण्यानेच आंघोळ घालावी लाग ते, आणि गरमीच. गरम ते सण पण होत नाय भर
हो ना तेच ना तेच ना आणि बाकीच त ही तुमचा होतच नसेल शेक शेगडी वगैरे काही प्रकारच नाही एवढं उन्हाळ्याची काय होणारे
हो ना अहो तसलं काय होत सार गरमीच एवढी होते. कि म्हणजे शेगडी वेगैर तसल काही नाहीच हो बाळाला पण असं आपण बांदून अस
हो हो!
म्हणून आता फॅन खालीच झोपत होतो फॅनचे
हूं हा असंच माजे पण बाळ दोनी उन्हाळ्यातलेच ना. मार्च, एप्रिल. मला पण काहीच नाई ही शे शेगडी वगैरे काई घेताच आली नय.
हो ना नाही ते होतच नाही गरमीचे एवढे हो ना
हा ते गरम पाणी पण नाही पिले जात.
हं हं! ओ मी तर काय, करायची गरम करायची आणि हे छोटा नाही का? छोटा मटका नाही का अस?
हा हा हा
ठेवायची आणि प्यायची मी खूप बोलायचे मला सगळे आशी कशी पिते असं असतं का तसं असतं ओहो पण मार आणि एप्रिल मधली दिलीव घरी असल्यावर
काय करणार आरे आरे माझ बस तसंच होतय कानाला वगैरे बांधायचं म्हणे पण या गर्मीमुळे होत नाय.
नाही मी पण मार्च एप्रिल मध्येचना दोन्ही डिलिव्हरी म कधीच नाई कानाला पण बांध होनी आणि मला दवाखान्यात पण नव्हत बांधले जात एवढं गरमित म्हणायच फॅन लावा बाळाला फॅन लावाफॅन लावा नं
फॅन ची पण हर फॅन म्हणजे अस तो लावून सुद्धा काही फायदा नाही फॅनस पण मुंबईत जरा
तर मग तुम्ही सांगा एवढ्या उन्हाळ्यात काही गरम पाणी पिणं जाणार आहे का?
नाही भरपूर अवघड आहे बाबा या वेळेस तर जास्तच गरमी चालू आहे भरपूर गर्मी आहे यावेेळेस
यावर्षी जास्तच ये अति
हा आणि सांगितलेलं पण की भरपूर गरमी होणार आहे म्हणून थंडी पण तितकीच होती. आणि गरमी पण तेवढीच ये.
पूर्ण हवामानच बदली झालाय आता सध्या पाऊस पण पडतोय ऊन पण भरपूर आहे. सगळंच ए
हो ना वातावरण वेगळं झालंय. तो आताच नाय शक्य तुम्ही करणारये दिवसेंदवस अवघड होत चायलय
हो आओ मला तरी भरपूर अवघड होतय मला सगळं म्हणजे असं ते ऍडजस्ट करायला एवढं हे होतं ना गरमीचा म्हणजे मेन्स सगळ्यात जास्त ते जेवण बनवण्यापेक्षा त्या बाळाला सांभाळण या असल्या गरमी ते नाही होत मला
नाय नाय बाज दु
हा ना आणि असल्या उन्हात लाईट पण जाणार मग ते बाळ दमून शेवटी त्याला गरमी झाल्यावर तो दमवणारच ना
हम तुम्ही काय कराच
प्लेन झाला वरून काय होत जास्त गरम झाली ना कि खालून भिजत सुद्धा त्याला म्हणजे असं रडायला येतं दमच निघत नाही त्याला
हा नाही काय करायचं सांगू का तुम्हाला हा हा म ह पाळणा नाही मीठ नाही टाकायंच बर का एवढं
हा
ह आणि मोकळ पाळन्याला आहे ना वरून टॉवेल चा कपडा टाक त्यांचे होय
हा बरोबर थंड हवा येईल त्यामुळे बरोबर
हा कपडा ती कपडा ओला करून पिळून घ्यायचा आणि तो त्याच्या बासून घ्याय ओला होईल गार गार गार गार हा थोडीशी सारखी हवा जा लागे त्यागेल त्याला हा
बरोबर तसंच तेच आता ट्राय कराव लागणार आहे. कारण की आता याला एसी कुलर बसवल तर काही लगेच आता हे होणार नाही
नाही नाही नाही तुम्ही तस करा ओला कप भिझून घ्या. आणि सुती कपडा आणि तो वरून टाक
चालेल चालेल बघते मी ते ट्राय करते आता
त्याच्या म्हणजे त्यां आपण त पाळण्यात घालता का झोळीत
हा पाळण्यातच घालते
त्यामुळे पाळण्याची वरची दांडी अस ना त्याच्यावरून तो कपडा टाकायचा ह आणि ह वरून टाकायचं थोडस
ह हो हो चालेल चालेल तुम्हाला पण तिथ बाहेर निघता येत नसेल परत आता
हो नाही येत पण तरी मुलांना सोडायला
हा का शाळेत मुलं जातात का? हो मुलांची पण भरपूर काळजी घ्यावी लागत असेल त उन्हात बाहेर जाताना दमून येत असतील बिचाऱ्या
मुलांना सारख बाहेरच
हा ना ते ते कसंनं त्यांना पण जेवण व्हायचं ना शेवटी एवढं लांब जायचं इथं गरमीत थोडं जरी चाललं तर असं वाटतं किती लांब चालोय आणि पूर्ण असा थकवा जाणवतो शरीरात
नाही मी सोडायलाच जाते शक्यतो
हा
हा सोडायला आणि घ्यायला जा तरी पण मग उच्छ देवस्थान
कशातून गरमीच एवढी कि काय कशी ती लहान मुलं तर करत असतील काय नाही ते
ह्या वर्षी जास्तच वाढलंय पण अती
हा या वर्षी जरा भ म्हणजे जास्त आहे भरपूर म्हणजे भरपूर
का कळेली उलट पाऊस किती झालेला आता ना
हो मध्ये पाऊस झालता ना काहीतरी
तुमच्या कड झाला का पाऊस थोडासा
मला आवाज
म्हणजे पाऊस झाला का तुमच्याकडे थोडा फार
नाही ना आमच्याकडे पाऊसच नाही ते मुंबईत कुठला पाऊस म्हणजे झाला ना म झाला पाऊस पण तो आतल्या बाजूला झाला आम्ही म्हणजे कसं बाहेरच्या साईडला आहे ना थोडं.
हम्म, हम्म
हा मग हिथे फक्त वारा आणि ढगच तेवढं येत आणि ढग आल्यामुळे तर जास्तच गरमी होते पाऊस इथे नाहीेच कसलाच
हूं लवकर नाही होत तुमच्याकडच तुमच माहेर
हा माहेरच आहे माझं.
आणि सासर?
आत हा
सासर कुठे आहे?
सासर माझं सांगलीलाय हो तिथे झाला पाऊस. तिथे सासरी तित झाला पाऊस लगेच थंड वा वातावरण झालं तिथे. पण ह ते नाय.
हो ना?
हो हिथ आता कसं अं पहिल्या आता मुलाला सुट्टी लागली, मग आता हे दुसरं बारक हाय म्हणून मग माहेरी थांबले.
हो ते तर आहेच आहे आणि मग असं आहे शेवटी कसं आहे जर उन्हाळा असला काही असला पण सासरी म्हणजे मोहे जेवढा आराम
हो तेवढा नाही होत आहो खरच आणि सासरी पण तस भरपूर तिथे पण गर्मी होते. स्लॅपचं घर आहे ना तिथे पण, मग ते
हो, हो, हो.
खे मध्ये ठेवलं ना तरी थोडा त ओरडतो ना भरपूर गरमी होत तिथ तरी हिथे कस एढं मोकळ आहे जरा आम्ही आऊट साईडला हाय. त्यामुळे ज जरा वार थोडासा
जास्तीत जास्त नाही. पाच सहा पाच साडेपाच वाजता सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही येव गर्मी
हो, हो. डे आहे सध्या जास्तचे आमच्याकडे जरा बरं आहे.. हम्म.
हो.
हम्म पण तरी आमच्याकडे सुद्धा या वर्षी पाचला पण खूप ऊन असत
हो ना
पूर्वी पूर्वी एवढं नव्ह ती रहा आता आमच्याकडे बास का?
हो मुंबईत पण तसं आहे
हो तो आपण दुस कॉलवर बोलू वाटलंस, हॅलो. हो, हो.
हो चालेल बाय